हॅलो-हॅलो
हॅलो
हॅलो ऐकू आल का?
ये ह्यो फोन कस झालाय माहितीय काय ते पिकअपच झालं नाही म टायमिंग दाखव ना ते आहे तसच आहे पिकअप वर काय तुझा आवाज ऐकू यालाय मला.
कुठला? आताचा?
हा कॉलचा इनकमिंग कॉल आहे असच दाखवालय मी कॉल उचललो पण नाही आणि तुझा ऐकू यालाय मला आवाज.
म्हणजे कसं काय?
काय माहित जादू तुला दाखवालय नव संपला विषयी तुझा फोन आहे. ते तेच म्हणाल या ऍप मध्ये लेख लिच्य आल्यात मी शंभर वेळा फोन ऑफ करून पुन्हा सुरू करालोय असं म्हणालता तो.
हां. ते छान सानिया जंगी जरा मंद आहे, शांतबस म्हणावं मग.
ती खुळी भांडालती कसलं माहितीे काय बाहेर आल्याव.
पोरगीच डोक्यावरच पडलेलं आहे वाटतं, खुळ्या डूसक्याच लहान. बाळागतच वागतात पोरी, कळतच नाही बाई.
बक्की तर.
सांगितलीत सगळी सांगालतीत. ते पोरग आणि ते त्यांच ग्रुप. ते बरोबर झालेय ते ते ती ही र त. एवढा एटीट्यूड आहे सांगतो त्या, नाव काय तिझं ग?
प्राजक्ता, प्रजक्ता की नाही तोंडावर न वाटते हाय पण मी बोलतोय तिच्या्या बरोबर काय अर्धा एक तास सोबत.
हा ऍटिट्यूड आम्ही की आम्हाला. एसपिरियन्स आलाय काय झालं मराठी वर्ड ते काय ते करायचं नव्हत. का आपल. स. ती गं आणि म सायलीने काय विचारली तिला अगं तू केलंस ना म्हणली होय म्हण. कुठ केलं म्हण तिथ केलं म्हण मग ते फॉन तर काही दिसत नाही की असू देील जाऊ दे की म्हण माझ काम जलं मी डिलीट केल म्हण.
असल रग आला. यली ना न बोलणारी पोरगी बोलली.
ल ई चिंगुस पना करतेर पोरं परवडतयात. पोरं पोरीन पेक्षा.
खरच कि. म्हणलं मला म तिला तिला बोलली आम्ही. पण आम्ही पण केलो असतो की कशाला डिलीट केलीच म्हणलं माझं काम झालं मी घेतलं म्हटलं मी डिलीट करणार म्हणलं दुसऱ्यांना कशाला ठेव म्हटली ती डायरेक्ट. कसली फालतू पोरी. ते म्हणललं.
ते मला आधीच का अल्वेले आपल्या वर्गातली जर जरा अतिशान असल्या ग करत.
खर्च कि आहे.
म मला परवा पण वाटल मी आदर्शला जे काय काय बोललो सीईटी सीईटीचा रिझल्ट विचारत. मी कुठल्या पोरगीला. बोलल असतो कि नि भ असं बोलायचच बंद केली असती हम् खरं ते हाय पाप
आयसोड व्यवस्थित ते ज त्यांचं ते स्कॉलरशिप जरी बघित स्कॉलरशिप म्हणतो त्यांची बघितलीच काय रिझल्ट ते त्यांच
हा हा बघितल मला ते काय कळालंच नाही मी बघितलच नाही थोडं
मला ज्यांची ज्यांंची नाव हो माहित ते त्यांना बघितलं ती नाजी आला काय अशी पडल्यात
प्र ते मला कळालच नाही ते प्रिव्हयस मार्क आणि मग टोटल अस काय काय होतं ते त्यांनाच माहि ते फॉर्मॅट कळाला काय तुला
नाही मी फक्त पर्सेंटेज बघितल हो त इकड तू पुढचं कॉलमच बघाय येत नाही शिफा ला काय किती एकोणसत्तर पडल्यात वाटत
नाझीया न पण दिल ती होय
हम्म ना जरा ह्याच्यात कमी पडल्यात म्हन चौसष्ट काहीतरी पडल्यात म्हनं ए दाप-
चौसष्ट अ आ - अक्षता म्हणाली पंचेचाळीस पडलेत.
हं अ मला हिनं म्हणले चौसष्ट कुणाचं खरं आता! सोड जाऊदे काय फरक पडणार अता हा
स्टेफि ला छत्तीस पडल्यात, नाजियाला ला पंचेचाळीस पडल्यात प्रीतीचं काय माहिती नाही.
हम्म स्टेफीला कळेना म्हन नाही तिला कसं काय पडले? ते हं हं फालतुच प्रश्न विचारतात बाई चांगल विचाराल की मर- आग अ काय म्हंटली बाई मला माझे एवढे क्वेश्चन बरोबर आलेत आणि तिचं कसं काय छत्तीस टक्के पडली काय कळ ना म्हणली
म तर म्हणलं, मला म्हणजे की नाही ह मी अभ्यास केले नाही म्हटल्यावर मला तर शकाच आहे त्यांच्यावर कि त्यांना आठवणीत तर होतं काही मी काय पिक केली?
अगं शिफा तुला सांगितलो की शिफा चं मला उद्या म्हणल मला काय म्हणाली माहिती ते काय, मला फोन लावला म्हणं तुषारनं आणि मग उठवला म्हणं, सी ई टीच्या दिवशी. आणि मग मी उठलो आणि मग गेलो म्हणं मी. मला लक्षातच नाही म्हणं. मी म्हटलं, मग मीपण बोललो. मग तू का म्हटलं हे करून गेलतीस, पुस्तक कसं काय घेऊन गेलतीस म्हंटल. कधी आहे तुला माहित नाही म्हटलं. अगं नाही, अगं विसरलो वेदिका काय सांगू तुला? जरा कामातच असते, असतोय म्हणं मी. भारी हायस बाई म्हटलं, तुला कशा
काय वाटतय, मला तर शिल्पाचं काय वाट हे माहीत हाय काय? कोणतं ग अटेन्श तेन द्यायला कीन त्याला. त्याच्या पाट
खरंच की.
बाकी जाऊदे उड
खरंच आहे ते.
ती आणि देत्या टेन्शन आणि तुषारचं तुषारचं म्हणजे तुषारला आवडत्या ती.
खरंच आहे ते. तुषारनं
अरे मी भाई मी भाई दोन दिवस बसलोय. त्यांच्या बस तीन तीन जण बसलेम मी ऐक - - कलय सगळं.
काय म्हणून, काय बोलत होती?
अरे काय तरी गाणं चालू होतं. त्या गाण्याचा अर्थ काय होता, की तू दोस्त, मैत्रीण हाईस आणि मी पुढं बोलल्यावर तू मैत्रीणपण राहणार.
अं.
मग त्यो म्हणालता, म्हणूनच मी तुला पुढचं बोलत नाही.
हम्म. होय काय, होय काय म्हणावं. फालतू. त्या तुषारलापण लय घाण सवय हाय सोड. घानेरडा हाय सोड तिकडं. घाणेरडा हाय सोड, ती छपरीची पोरं हायत. तिघंपण ती.
होय. काय सांगायचं आता?
खरंच हायत.
विशाल, आदर्श
मला काय म्हणाल्या, अगं तुला वेदिका काय सांगू आता? आता आम्ही दोघं आम्हा दो आम्ही दोघं बोलतोय, तर लोकांना काय वेगळंच वाटतंय. मग ते कपल्स आहे का काय मला सर्फराज डाऊट घ्यालता. अरे सर्फराजला काय अक्कल हाय काय? नाही. म आता म बोलणार होतो, मी म्हटलं आता तसं वाटलं असेल त्यांना. नाहीगं तो फ्री भावासारखं वागतोय माझ्यासोबत. हे असलं भावाचच असलं चिटकून बिटकून असलं बसायचं नसत्या, म्हणणार हुतो हम्म हम्म हम्म. आणि म्हणं काय म्हणली माहिती काय? आणि जाता जाता. अगं मी म्हणं अ मी ट्रिपमध्ये कोणालाच असं काही टच केल नाही वगैरे आणि काहीच नाही असं सर पर अस सोबत तर काहीच राहिलो नाही म्हण. म्हणलो होय होय. सृ सृष्टी बोलली म्हणल सृष्ट ती बोलली म्हणलं मला काय काय कोणकोण काय काय केलं कनी बोलली म्हणलं मी.
मी मी बघितल ते वेगळं. आणि मला बा नंतर येऊन काय सांगत्या की अ तुला काय सांगू सरप्राईजने मला हातावर उचललेला बघायला पाहिजे होतीस तू असं म त्या म्हणाले.
छपरी हिला सगळं अट्रॅक्शन करून घ्यायचं असते जसं की हिला जी सुंदरीचा हाय ही.
टेन्शन पाहिजे असतय रोज.
सरकस पण टाइमपास साठीच होत सोड. तिकडें.
ते सर्फराजन ते सर्फराजन तिचं कळतच नाही मला तीन दोघ काय करत्यात माहिती आहे काय? अ एकतर भांडण केलेले बांधण गेले चोडतीने ब्रेकअप झालेय त्यांचं खरं मधनंमधनच पुन्हा एक एकत्र येत बो बोलतो नाही ती कारनामं करत आणि पुन्हा बोलायचं बंद करतात
खरंच आहे ते आणि काय वेगच चालू असते ब हि ही पोरगीज काय वेगळी तुला तुला सांगतोय ती पोरगीज वेगळी आहे विचित्र पोरगी आता आज अ ब त्यांना घात डाऊट कस का नाही ग
का तम्हाला हे पण घ रोज उठते आम्हाला हम ह रिला पाटवर त्या अशी मैत्रीण मैत्रीण प्रेमाच्या
प मला म्हटलीय सृष्टिका म न सोडून गेली बाई मला तर ती काही कम्फर्टेबल झाली नाही आमच्यात स्विमिंग पूलमध्ये आल्यावर गेलीच म्हटलं मी म्हणलं तिला तसलं काय म्हणजे तिला तुमची सवयी नाही बोललो त्याच्यामुं काय तर गि
अरे होय आता मी काय सांगू सांग आदर्श तुषार आणि सर्फराज ही आणि बीएससीच्या दोन फरी होुती टी ती एकत्रनाथ लत ते रामानुस तिसरीकडेच जाऊन नाचाले एकटाच मी तर कसं राू सांग. तन चार. आणि त्यांचं जास्त सुरू होत मी तो मी शिफा माझ्या जवळ होती तोपर्यंत मी बसलेलो मग ति शिपान सर्फराज वेगळीकडे गेलीत की नाही मग मी. पण आलो ग बाहेर.
हम्म.
मग काय करायचं?
छपरी हाईत. सोड.
अरे काय पण कराल
आणि विशाखाचा विषय सांगतो की थांब तुला एक अर्धा अर्धा मिनिट झाहिल्यानंतर पुढच्या पल्लासां असली ती जलस फील व्हायची ती त्याच्यावर एवढं सांगतो ती बघितलीस ना त्या आपण सेंडऑफ वेळी कसली चिडलेली ती.
ए ते मगच बसल्याला त्या तुषारचं पण कायत सुर असते काय कि साध्या साध्या नाही त्यातली कुठली तर एक पोरगी ती पाठीमाग बघाल क आनि यो बसलाय यो ह्यो काय बडबडत बसलाय ए ह कामाच्याकडे बघाल तुझा काय संबंध अस बडबडत बसलाय. एवढ एवढा काय लक्ष द्या आहे ब
तुला सांगतो विषय थांब दहा मिनट झाले थांब ठेकतो थांबा आणि लावतो.